हॅलो.
हा बोल ना.
हम्म, झाली का गं कामं?
आं.
झाली का कामं झाली का साफसफाई ही सगळी.
हो, थोडी फार राहिली ते आता करायची उद्या.
होय. ह ह ह, काय नाय.
एकदम तर काय पटापट होत नाही ना सगळं.
हो, थकायला पण होत ना एकदम कराय घेतलं.
तेच ना.
हम्म ह. आता पावसाचे दिवस हे वडापाव खूप खाऊसा वाटतो ना.
हम्म.
हम्म. वडापावच्या तर किती प्रकारात झाल्यात पहिला नुसता वडापाव म्हणजे वडापावच हुत्या.
हो फक्त वडापावस आहे आता त्याच्याबरोबर बरंच काय काय भेटतं.
तंदूर वडापाव, नॉनव्हेज तंदूर कधी ट्राय केलाय का?
नाही नाय आम्ही नॉनव्हेजचा वडापाव वगैरे काय ट्राय नाही केला ते उलटा वडापा पाव वगैरे हे असलं खाल्लय
हा हा हा ह, ते तंदुर वडा पाव आलाय तो नाही ट्राय केला का?
नाय नाय
हम्म हम् हम्म ह, सेम नॉनव्हेजची टेस्ट येते सेम
कसा असतो तो?
आपल्या वड्यासारखाच असतो वडापावसारखाच फक्त ते ना तंदुरमध्ये त्याला हे केलेलं असतो आणि म्हणजे माहित आहे ना आता कस ते मायनीज हे ते सगळं त्येला लावलेलं असतं, तसं त्या वडपाहला हे सगळं लावलेलं असतं.
हम हम हम्मं नाही नाही. मी आम्ही नाही तसलं काय, आम्ही आपला हाच बटाटा वडा.
हम्म हम् ह ह. असं ह्याच्यामध्ये नाही आवडत तुम्हाला असं ते मोमोज हे आपण माहित आहे ना मोमोज खातो किंवा मग ते चिकन के एफ सी असत ते.
हा ते म्हणजे कधी तरी, असं जास्त काय नाय, ते मोमोजात आता मी खाल्लेत म्हणजे पुण्याला गेल्यानंतर.
हा हा हा
हा चिकन, चिकन मोमोज ते म्हणजे व्हेज, नॉनव्हेज दोन्ही असतात ना.
हा, म त्येच्यात त्येच्यात पण व्हेज मध्ये स्टीम मोमोज असतात, परत फ्राय मोमोज असतात, ग्रेवीवाले मोमोज असतात.
हम्म.
व्हेज आणि नॉनव्हेज मध्ये पण किती प्रकार नॉनव्हेज मध्ये तर मोमोजचे एवढे प्रकार आहेत ना कुरकुरे मोमोज, चिली मोमोज, पेरी पेरी मोमोज.
हा हा हा.
नाही नाही एवढं काही माहीत नाही बाबा ना आपल्याला मि म्हणजे जे खरं तर खूप कमीय असलं काय खायला जातं.
हम् हम हम ह.
घरी मागवलं तर काय मागवत असेल तर पिझ्झा, आत्ताच दोन दिवसापूर्वी मुलांना मागवलेला.
डोमिनोजचा पिझा ऑडर केला.
हा डॉमिनोजचा पिझ्झा.
हो का.
बाकी काय नाय
बर्गर वगैरे?
नाय नाय बर्गर पण नाय म्हणजे असं कधी गेलो कुठे तर खाल्ला तर नाहीतर त्यासं ऑर्डर वगैरे तर नाहीच नाही.
माझ्या मं म्हणजे मला पण बर्गर आवडतो. आणि मी ना प्रेग्नेन्सीमध्ये खूप बर्गर खाल्लेत.
हम् हम् हम्.
त्याच्या आधी काही झालेलं म्हणजे मला पण बर्गर म्हणजे काय माहित नव्हतं.
हम्म हम्.
आणि मी इथे मुंबईमध्ये नवीनच आलेल ना लग्न झाल्यानंतर.
आ्.
तेव्हा हिथल्या मुलींना सवय असते ना मग मी ऑफिस जॉईन ऑफिसला जात होते.
हा हा.
आणि ऑफिसमध्ये आमच्या काय करायचं म्हणजे मन. एंडला आम्हाला खूप काम असायचं दर महिन्यात म्हणजे. ठावीस सद सव्वीस तारखे पंचवीस तारखेनंतर खूप काम असायचं मग ते. जे माहिती आहे ना काम आमच्या ऑफिसमधून ना कुप ण भेटायचे. मग जर आता बर्गरची किंमत तीनशे चारशे रुपये होते तुमच्या टोटल तुम्ही घेतलं काय काय काय. तर त्यात आम्हाला त्या त्या त्या आम्हाला म्हणजे एक फिफ्टी पर्सेंट एक कार्ड भेटायचं. ईस मधून.
हा हा.
ते ऑफ असायचं.
हम हम हम.
हा म मला पण कशी सवय नव्हती बर्गर खायची. मग ह्या मैत्रिणी ना मग आता अ एकतीस तारखेला कसं आसायच तीस किंवा एकतीस तारीख. महिन्यात दर महिन्यात ना आम्हाला बारा वाजेपर्यंत ऑफिसमध्ये थांबायला लागाय. मग जेवण वगैरे सगळं ऑफिसमध्ये असायचं. पण मग संध्याकाळी असं. अ सहा वाजता वगैरे भूक लागायची ना जेवण रात्री असायचं आ नऊचं टायमिंग असायचं. मग ते कुपन दिलेलं असायचं ना मग ह्या मैत्रिणी जायच्या. मग मी असं म्हण. काय आता हे काय आपल्याला माहित नाही तिथं गेल्यानंतर आठवायचं तरी काय ना.
हम् हम्म हम्म.
हा मोठा प्रश्न असायचा.
हा हम. माहित नसल्यामुळं.
मग हळूहळू त्या मैत्रिनबरोबर राहून राहून त्या काय मागवताय कसं माग अन त्यांना मी म्हणायची ना. अश्या आम्ही दोघी जणीं होतो अश्या गावाक. त्याच्या न आम्ही दोघेची चांगली मैत्रीन झालेलती तिला पण माहित नाही ना आम्ही. आम्ही असं जाऊन जाऊन मग शिकलो मग मी ते कार्ड भित. म्ह की मी पण खायची आणि घरी पण पार्सल घेऊन यायची. कार्ड मध्ये ऑफ असायच ना त्या मग आपण तुम्ही दोन ते. तीन बर्गर घेऊ शकता.
हम्म.
एका कुप म्हणजे दोन कुपन भेटायचे मग एक दोन कुपन मध्ये तुम्ही तीन बर्गर म . टेन परर्सेंन कधी ऑफ कधी ट्वेंटी परर्सेंन कधी फिफ्टी परर्सेंन. असं हसायचं. म तेव्हापासून जी बर्गर खाय लागली त मला बर्गर खूप म पहिल्यांदा आम्ही व्हेज ट्राय केला. म नॉन व्हेज ट्राय केला मग ते बर्गरमध्ये समजलं की बाबा बर्गरमध्ये पण किती प्रकार आहेत अस.
प्रकार असत्यात.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
ते पण आहे म्हणजे मी खाल्लंय खाल्ला नाही असं नाही आवडतो मला पण मला जास्त करून चीज आवडतं. असं चीजंवाला असणारा जेस्त चीज असणारा.
हम्म.. हम्म.. हम्म
असं मग... खायला पाहिजे असं वाटतं. नाही तर जास्त करून नाहीच, मी पण नाही अ माझ्या मुलाला तेच ना, म्हणजे मी पण खाल्ल्यामुळेच त्याला सवय लागली असेल. त्याला आवडतं कधी कस.. मग तो बोलतो पिझ्झा मागव, पिझ्झा मागव.. मग मागवतो आम्ही. पण त्याला सांगितलंय आता.... आता एक तर असं आहे ना की बाहेरच जास्त खायचं नाही.
हा
त्याला बोलले सहा महिन्यात न एकदाच आपण पिझ्झा मागवायचा.
हम्.. हम्.. हम्
हा.. सारखं -सारखं मागवायचं नाही. कारण आता हे सगळं एवढं.. तुकाराम मुंडेनी सांगितलंय ते
हो.. तेच हायजेनिक फूड आहे सगळं.
हा.. हे सगळे हायजेनिक फूड आहेत ना.
हो
ते सगळं फ्रोझन केलेलं असतं, काहीही म्हणजे ताजं त्याच्यामध्ये वापरत नाहीत.
हा
कोणतीच गोष्ट त्याच्यात ताजी नसते, कुठलीच भाजी तुम्हाला ताजी नाही कुठलंच ते मिओनिज काय सगळंच, म्हणजे डेट वगैरे बघत असतील ते... पण सगळं फ्रोजन केलेलं सगळ्या भाज्या चिरून ठेवलेल्या असतात म्हणजे अ.. भा.. ज्या नसल्या तरी सगळं चिरू असतं तिथं अ... फ्रोजन केलेलं. ते पटापट्ट तिथं काही ग.. अ... कुणाला हा.. हातानी कटिंग करायला लागत नाही ते मशीन असतात ते क कटिंग करतात मशीनच.
तेच
हम्म... आपल्याला तिथं काही करायला लागत नाही. फक्त आपल्याला काय, तो बनवायचा म्हणजे कोण.. आता एका आकडा तो भेस जाणार त्याच्या दुसऱ्याकड ते बेसला काय असं लावायचं अस ते जाणार, त्याच्यावरती त्या भाज्या, ते काय चीज.. ते काय सगळं, पण सगळं फ्रोझन वालं असतं.
तेच ना
कोणतंही ताजं... नाही होत म्हणजे आपण घरी जर कधी बनवल तर तो होऊ शकतो. ताज, कारण आपल्या भाज्या.. आपण का एवढ्या दिवस फोज म्हणजे साठवून ठेवलेले नसतात.
हो
एक, हा.. म्हणजे मार्केटमधन आणलं अन् पटकन बनवलं, दिलं. पण... विकत जेव्हा आपण मागवतो तेव्हा हे आहे खरं, पण कमी क मी... केलेलंच खरं चांगलं ह्या.. सगळ्या जंक फूड
हो -हो.. तेच ना.
पण मला नाही वाटत हे काही कमी होईल लोक काही स..... कमी करणार नाहीत.
हम्म.. तो ना एकदा ते माहिती आहे ना, च... जिबेचे ते चोचले यत आपल्या जीभेला सवय लागली ना.
मग काय तर, नाही हे कमी नाही होणार.
तेच ना. आणि आपल्याला सवय लागली त्याच्यामुळे मग ते हे होत नाही.
हम्म.
आपल्याला ते म्हणजे असं झालं की ते खाल्ल्याशिवाय पण राहू नाही शकत तसं होतं कधी, ठरवतो आपण की नाही खायचं, नाही खायचं. किंवा नाही मागवायचं हे नाही करायचं. बाहेर जेवायचं नाही हे करायचं नाही, आपण हॉटेलमध्ये ते नॉनव्हेज वगैरे खात किती दिवसाच असतंय ना.
काय माहितीय आता किती कधी लगेच ताज कापून कोंबडी ठेववाच हे करते नव देते
आता, शेवटी आपण आणतो त्येच्यात बाबा ठीक हाय की आपण तो कटिंग करतो. तर मग आपण घेऊन येत
हो.
पण ते एक सवयच लागली की नाही बाबा बाहेर जेवायला जाणं म्हणजे किती हे असतं.
म्हणजे नाही की म्हणजे आपण बोलतोय, हे आपण पण खातो आणि सगळेच खातयत ते तर आहेच. हम्म
तेव्हापासून बर्गर मला आता आठवण झाली की मी ते पिझ्झा, विझ्झा नाही आमच्याकडे कसं ह्याला पण बर्गर आवडत तुला पिझ्झा नाही आवडत. मला अशी झाली की मी स्वतःच मागवते.
हा तेच ना.
त्याना ट्यूश म्हणजे आता क्लासला सोडलय, क्लासवरनं येता ना आई मला पाणीपुरी खायची हाय, आई मला आज दाबेलीच खायचे, आई मला आज दहीपुरीस खायचेय. म आपण कसं म्हणतो जाऊ द्या, आपण नाही ते कधी लगेच आपण देतोय.
हम्म तेच होतं ना.
आमचा तर इथे आम्ही राहतो ना गेटच्या बाहेर गेलं ना कि म्हणजे ते वडापावच वास रोज, वडापावच एवढं मोठं शॉप आणि एकदम फेमस तो वडापाव हाय
हम्म हम्म ह.
मग असं म्हणलं ना नाही खायच, तरी तिथन जात ते रोज म ते अस हो तच नाही की, खायला नाही जाते
हा ना ते खावंच वाटतं.
खाऊं वाटतं म, मग जायचं जा रे वडापावच घेऊन जा आपल्या दोघांसाठी जा समोसा तिथं समोसा भेट तो, मिरची भज्जी भेटतात, कांदा भज्जी भेटतात.
हम्म हम्म ह.
अ बटाटा भज्जी, भज्जी पाव वगैरे हे सगळं सगळं तिथे मिळतं. मग ते आपण खाल्लं तेन मुलाला पण सवय लागली.
हो ना.
बाकी?
फक्त म्हणजे खायला पण असं काय नाही प्रॉब्लेम खरं म्हणजे खायचं आपण खाऊ शकतो पण कधीतरी हाऊस म्हणून कधीतरी म्हणजे ठीक हेय एक-दोन महिन्यात आपलं तीन महिन्यातनं ते जर सारखंच आठवड्यातनं एकदा, आठवड्यातनं एक दा मग, हे नाही चांगलं म्हणजे ना आपल्या शरीराला.
तेच ना.
हम्म....
तसं नॉनव्हेजमध्ये, आपण पण आता गावाला म्हणतो. मटण खातो- मटण खातो मटण.... पण ते मठण... मध्ये पण जास्त ती माहिती आहे ना, चरबी नी मग.... ते.... कॅर्लोस्टर.... आपलं कॅर्लोस्टर वाढतंय. फक्त ती चर..... आणि मग त्याने परत... म... आता अतिप्रमाणात म्हणजे माहिती आहे ना. आपण नॉनव्हेज खातोच. ते पण जास्त प्रमाणात खाणं पण हे नाहीये, पण आपण खातो. ते सवय झाली आपल्या शरिराला.., बाबा नाॅन.... आज बुधवार आ हे. मग आप.. ला वार कसा जाऊन द्यायचा ना. आज शुक्रवार आहे. आज रविवार आहे. आपला वार जाऊन देत नाही आपण तो.
हा.. ना. मी तर. पहिलं एवढा मटण खात नव्हते. पण मी आता खूप मटण खाते. म्हणून तर, मला कोलेस्ट्रॉल चेक करायचंय माझं.
आणि गोड पण खूप खाते ना..
बरोबर आहे, खाते म्हणल्यानंतर. उलट मी आधी खूप खाल्लंय. आणि मटणच आता बंद झालंआमचं पूर्ण. लग्न झालंच तर, पूणे इकडे मटण चांगलं नाही मुंबईमध्ये भेट.... त ना. त्या- त्यामुळे मग ते चिकन. मटण बंदच झालंय.
हा... ना.
कधीतरी म.... आणतो कधीतरी असं.. खूपच इच्छा झाली तर.
म... जाऊन मी स्वतःच घेऊन येते. मग ते ब.. हे.... करते, की बाबा आहे का चांगलं. मग ते शिजेल का? जर वाटलं, ते बकर आहे.... आपल्याला बघितल्यानंतर तर मग. जातीनं घेऊन म.. नाही तर, नाही.... सगळ्याच ह्याच्यामध्ये, हे चिकन तरी काय खाणं आहे. सगळे खाणारे....